हॅलो!
हॅलो.
आ तू पूर्णात कर्वा. सांगायलाच नव्हतं मग सांगायलाच नव्हतं लागल तुला.
ए मी कॉल कशा वर केलाय बघ तू.
हा माहिती माहिती काही नाही. काय नाही ग धुणं काढू राहिले. हम्म.
मला वाटलं
तू ते आंब्याच नाही केलं होत पाहि ना?
आंब्यायचं काय.
ते नाही का ग आंब्याचं गेलं होत पाहि ना.
काय गा.
ते आम कैऱ्या कशा काय केल्याल्या स्
हा हा हा हा अगं आंबा कापून घ्यायचा. आन ते कडईत तेल करक करायच आणि त्याच्यात मोऱ्या टाकायच्या. मोऱ्या टाकल्या का? मग त्याच्यात मीठ, मिरची- अ परत थोडीशी हळद टाकायची आणि साख खर टाकायची कडीपात्ता ते मस् हे करून घ्यायचं कैऱ्या ओताईच.
हम्म!
लयभारी लागतय मोरीचा आणि त्याचा तडका द्यायचा.
गरम नाही करायचे का तायडे.
नाही कायऱ्याने गरम करायची फक्त जिऱ्या मोरीचा तारखा द्यायचा. हे पाय तेल टाकलं का मग त्याच्यात मोऱ्या टाकायच्या.
हम्म.
टाकले तर थोडी जिरे टाकायचे अण जिरे टाकले का मग त्याच्यात कडीपता अ टाकायचा.
हम्म.
मिरची टाकयची थोडी हळद टाकायची नॉर्मल. आणि साखर टाकायची. आणि तो ताडका त्या कायऱ्यावर टाकून द्यायचा आणि मस्त.
मिरची मिरची नाही टाकायची काय.
नाही नाही मिरची टाकायची ना लाल मिरची टाकायची. मोर्या चांगल्या तड तडा वाजून द्यायच्या. गरम तेलात त्या मोऱ्या टाकल्या का त्याचा चांगला असा तडाताडा वाजल्या का? मग जिरे टाकायचे. मग त्याच्यात कडीपत्ता टाकायचा. मग नंतर हळद मिरची मिरची थोडी जास्त टाकायची चिक तिखट लागला असं लई तिखट ही नाही लागली पायाशी नाही टाकायची. आणि साखर टाकायची मेन.
हंम्म हमं
म्हणजे मग मस्त लागत ते.
हा ना.
आंबे हाय का?
आहे ना ह ना ते त्याला ल खाऊशी झाले म्हणून विचारले गेला.
कोण असल हा हा.
शाळेत करून दे.
हा द्यायच ना मग करून.
तेच ना मग म्हटलं हिला विचारून घेऊ कसं करते्या.
हम्म मस्त लागत ना?
हम्म.
मी आता करते थोड्या वेळाने चडले पण ते वरच आहे ना बारीक. त्याला जीव लागले मग ते आहे त्याची खा त्याला लागते. चांगला आहे जाते ना लागली कीडे नाही. माशी डंक मार राहिली त्याला भुंगे निळे निळे हा भुंगे.
तिकड गेले नवीन आहे पण का शिकली?
तिकडे दमस वेगवेगळ्या भाज्या शिकले सगळ्या वेगळ्या. तर हे करून ठेवते हा.
काय काय? काय? काय आहे
आगं आपण इकडं एकच करायचो की बटाट्याचा फक्त मिरची टाकून ना तिथ कांदा घालून करीतय.
हम्म.
परत याची भाजी आहे ना अशी काय ग? तांदुळक्याची भाजी तर भारी लागते अग कांदा घालून करेल कांदा घालून.
करतो आम्ही कांदा घालूनच करतो. हम् नाही निळ्या मिरच्या हा हा.
निळे मिरच्या टाकायचे दोन, तीन कांदा चांगला परतून घ्यायचा.
आणि त्याच्यात निळ निळ मिरच्या दळून टाकायच्या.
मंग करायचं
आम्ही तसच करतो.
मस्त लागते भाजी.
हम्म.
अगं रायल होती म्हणलं करील करेल तर काय त लक्षात राहिली नाही पिशवी मध्ये होती.
हम्.
हं काही केली पण नाही ती. तशीच आहे हम्म.
तिने केली मग म्हटलं आता.
म्हणजे आशी काय वाळू
हा वाळवून ठेवलीये. नाही ग वाळवून नाही ठेवली, वल्लिच हो ती अर्धी केली. आणि आर्धी तशीच होती काल परत मावशीनं काका आयले होते का परत घेऊन आले.
हां त्यांच्या इथं कुठं?
त्यांनी टाकलेली बी टाकीले तांदूळक्याच्या भाजीच. हं तीच म्हणत होती. मग मस्त लागती म्हणलं, परत आणली मग म्हणलं.
हम्म.
परत आणली त्यांनी म्हणलं ह्यांना सांग मम्मीला घेऊन यायला तिथं हुं हुं कारण आधीची हायना. माऊ झोपली का?
हा. झोपली पोहत
आ?
मी नाय बोलली ती. हम्म.
का बर?
काही नाही.
आं.
काय नाही की
का बर रडली तीला काय झालं आज? काय दुखत नाही ना तिचं? हं हं. मिरच्यायला मिरच्या आता सुकून चालल्या मम्मी काढून टाक
जास्त वाढला का?
आ?
जास्त लागलंय.
हे पण अगं पाणी नाही सुटती वाटतं सुकून चाललंय. म्हणलं काढून टाकावं आता तरी म्हणलं. तांबाट्या तरी होतील त्याच्यात मग. शेळ्यायचा तर लय आवाज आहे.
ते काय करत असत्या? पाणी पित
हम्म.
पाणी राहिली.
हा ना?
हम्म तिथं दोन मजली बांधीलेना.
बरं बरं मग काय त्यांचं आलं. बरं ए पन गे लय घानकरतात वास त लय येतो ना ते शेळ्यांच्या ह्याचा.
काम चांगले करचीला.
वास येतोय बका पण तरी
नाही तू येऊ पण आमच्या येतात म्हणून, पाच तरी येतात. आमचे ये शाळेचे नेते आहेत.
हा हा आता करते का काम?
ती. घरूने खाले गोरण्या गोरण्या. हॅलो हं! येदस खुडल्या का?
खुडल्या म्हनल.
आमच्याईकडे पातळ मला नाही आवडत पातळ.
मला पन नाई आवडते पातळ माझ्या सासऱ्याला पातळच लागते त्यांनला पातळच करायला लागते.
मला कोरड्या आवडते मला कोरड्या हिरवे मिरचेच्या आवडते.
माले पण मी तेच करीते.
मला ते पात्र आवडतच नाई.
मले मी आवडत. नी करीत मग ती मी शिते मी शिते. ते थोड्याशा पातळ करते माझ्या पुरत ये त्यांना वेगलि भाजी करते कायतरी.
त्या तिघाला पातळच लागते.
नाई फक्त एकटेच खाताये ते पापा मम्मी खात्या पन त्यांनला नाई आवडती. मममी खाते पण त्यां
कोरडचं खाते का ती?
कोण नाही पातळ हम्म.
हम्म हम्.
आमचे नाई आ
आता दोन दोन दिवस होते
आं!
सगळं दोन दिवसातच
का बरं गं!
काय माहिती काय झालं जेवनच नाई जात
आं.
कावीळचं पाहून घ्यायच नाही तर.
काळवीट च वेसन येतं पाहून.
हा जाता नाही येणार ना हं हमं.
हो ते म म काय?
हा.
काल .
हम तेच ना. बरं बाय मग काय पाहून घ्याव काविळचं नाई तर मग. नंतर दोन तीन दिवसांनी का होईना. जास्त टेन्शन नाही घ्यायचं त्यािच्या क लक्ष द्यायचं. बरं चल बाय.